हॅलो! हॅलो! हॅलो! अ आज मी तुम्हाला ना पावसाबद्दल सांगते, पाऊस खूप सुंदर हे. आणि पाऊस येतो तेव्हा खूप थंड वाटत. आणि पाऊस हा निसर्गाचा एक सुंदर आणि जीवनदायी भाग आहे.
हो बरो
पावसामुळे नद्या, तलाव, आणि विहिरींना पाणी मिळते. शेतीला आधार मिळतो. आणि पर्यावरण ताजेतवाने होते. मन आपलं ते बघून सगळं मन खूप असं प्रसन्न होऊन जातं. उन्हाळ्यानंतर पडणारा पहिला पाऊस, मातीचा सुगंध, आसं काय दरवडतो जसं काही त्याचा वास घेतच असावा आणि खूप छान वाटतं, खूप मन प्रसन्न हुन जातं. जो अनेकांना आवडतो मात्र, अतिवृष्टीमुळे- पूर आणि इतर अडचणीही निर्माण होऊ शकतात, त्यामुळे पाऊस हा आनंद आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टींची आठवण करून देतो बरं का?
हो.
तर अ निसर्गाची त आमूल्य देणगी आहे पाऊस हा. मग आज मी पाऊस निसर्गाचा अमूल्य देणगी या विषयावर तुम्हाला थोडी माहि ती सांगते जेणेकरून पावसाचा तुम्हाला आनंदही घेता येईल. पाऊस हा आपल्या जीवनात अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचा भाग आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. आणि पावसामुळेच पृथ्वीवरील जलचक्र सुरळीत चालते. समुद्र, नद्या, तलाव यांमधील पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होते, हे वाफेचे ढग बनतात, आणि योग्य परिस्थितीत पावसाच्या रूपाने पृथ्वीवर परत येतात या प्रक्रियेत जल चक्र म्हणतात. या प्रक्रियेला भारतातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे आशेचा किरण असतो. वेळेवर आणि पुरेसा- वेडेवर आणि पुरेसा पाऊस पडला. तर पिकांची वाढ चांगली होते. उत्पादन वाढते आणि देशाची आर्थिक प्रगती पण होते. म्हणूनच, पावसाला शेतकऱ्याचे मित्र म्हटले आहे. पाऊस पर्यावरणा साठीही अत्यंत आवश्यक आहे. तो झाडे वनस्पती आणि प्राण्यांना जीवन देतो. पावसामुळे नद्या वाहतात. जलाशय भारतात आणि भूजल पातळी वाढते. जलाशय भरतात आणि भूजल पातळी वाढते. त्यामुळे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टिकून राहतो. पावसाळा हा अनेक की कांना आवडणारा ऋतू आहे. हिरवीगार शेते, डोंगरावरील धबधबे पक्ष्यांचा किलबिलाट आणि मातीचा सुबंद मन प्रसन्न करतो. लहान मुले पावसात खेळण्याचा आनंद घेतात. अनेक कवी आणि लेखक कांनी पावसाचे सुंदर सुंदर असे वर्णन आपल्या साहित्यामध्ये केले आहे. आणि त त्या तथापि अतिवृष्टीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. पूर, भूखल रस्त्यांचे नुकसान, आणि जनजीवन विस्कळीत होते. यासारख्या घटना घडतात, त्यामुळे पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवणे आणि व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आजच्या काळात हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप बदलतात. हॅलो, हॅलो, आज आणि अतिवृष्टी तर दुष्काळ स परिस्थिती निर्माण होते. यासाठी वृक्षरोप पण पाणी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण या गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. पाणी हाय पाणी आहे तरच जीवन आहे. या आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. पावसाचे प्रत्येक थेंब मौल्यवान आहेत. पावसाच्या पाण्याची साठवण करून आपण, भविष्यातील पाणी टंचाई टाळू शकतो. शेवटी पाऊस हा केवळ, पाणी देणारा नाही तर, संपूर्ण सृष्टीला नवजीवन देणारा निसर्गाचा अनमोल आशीर्वाद आहे.
हे तर बरोबरच आहे. हे तर बरोबरच आहे. पण अ पाऊस हा तर मला खूपच आवडतो. आणि तुम्ही जे सांगितलं ते खूपच छान आहे. आणि जे सांगितलं ते खूप म्हणजे अ सांभाळून ठेवण्यासाठी तर खूपच चांगलं आहे पाणी सांभाळलंच पाहिजे आणि सांभाळूनच त्याचा वापर केला गेला पाहिजे हे खूपच छान आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे अं म्हणजे तुम्ही सांगितलं ना तर मला एक कविता त्याच्यावरती एक सुचली आहे पावसावरची कविता तर मी तुम्हाला ती कविता बोलून दाखवते तर तुम्ही ऐकाल पावसावर एक कविता आहे आभाळातून येेती थेंब मोत्यासारखे चमचमती आभाळातून येते थेंब मोत्यासारखे चमचमती धरतीच्या कुशीत पडता आनंदाची फुले उमलती हिरवीगार होई शेती नदी नाले वाहून लागती हिरवीगार होऊ शेती नदी नाले वाहू लागती शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हस्याची लेकरे लकेर उमटते हस्याची लकेर उमटती मातीचा तो गंध सुगंधी मनाला वेड लावून जाई पावसाच्या सरींमध्ये निसर्ग नवा जन्म घेई रिम झिम रिम झिम पाऊस पडतो सृष्टीसारे गाणे गातो
पावसा तुझ्या आगमनाने जीवन सारे पावसाने भरते अशी ही कविता
तर पावसाबद्दल तर सांगायचं झालं तर खूपच छान आपण बाहेर फिरायला जाऊ शकतो अं बाहेर खूप हिरवीगार असतात धबधब्या ठिकाणी जाऊ शकतो पाऊस तर खूप छान शेत कऱ्याला त्याचा फायदा खूप होतो पिके चांगली वाढतात पाऊस नसेल तर मग पीकही वाढत नाही पीक जगत नाही पावसाळा पा पाऊस नाही आला तर शेतकऱ्याचं नुकसान खूप होतं पाऊस खूप छान आणि पाऊस दोन ओळी आपण पावसाचा आनंद घेऊनच बोलूया पाऊस आला आनंद घेऊन धरती झाली हिरवीगार होऊन पाऊस खूप छान असतो रिमझिम सरी, मातीचा सुगंध, हिरवीगार झाडे आणि थंडगार वात तावरण यामुळे मन प्रसन्न होते. पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंद घेऊन येतो कारण त्याच्या पि कांना जीवन मिळते, लहान मुलांना पावसात भिजणे आवडते. तर अरेका अनेकांना गरम चहा आणि भजींसोबत पावसाचा आनंद घ्यायलाही आवडतो. सध्या आता पाऊसच चालू होणार आहे.
आणि पावसाची सगळेजण वाट बघत आहे
पाऊस सुरू झाला की वातावरणच बदलून जाते थंडगार वारा, मातीचा सुगंध, आणि रिमझिम सरी मन प्रसन्न करतात. रिमझिम पाऊस पडतो गं, निसर्ग सारा हसतो गं. हिरवी शाल धरती नस - नेसे, आनंद सर्वांच्या मनात वसे. तुमच्या तिकडे जोराचा पाऊस आहे का रिमझिम? आला का तुमच्याकडे पाऊस, कसं वाटतंय तुम्हाला? पाऊस आला असेल तर मला सांगा बरं का तुम्ही? आणि तो तुमच्या भागात आज पावसाची शक्यता आहे असं वाटते सध्या ढगात वा तावरण आहे आणि संध्याकाळी तसेच रात्री काही ठिकाणी मेघगर्जनांसह, पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस कसा असतो बरं? पाऊस कसा असतो पाऊस खूप सुंदर आणि आनंददायी असतो. पाऊस पडू लागला की आकाशातून पाण्याचे थेंब जमिनीवर येतात. मातीचा छान सुगंध दरवडतो झाडे झुडपे हिरवीगार होतात. आणि वातावरण, थंडगार व प्रसन्न हो ते रिमझिम पाऊस मनाला शांत वाटते तर जोरदार पाऊस नद्या, तलाव आणि धबधबे भरून टाकतो. काही ओडी
काही ओडी बोलूया आपण आ का रिमझिम पाऊस रिमझिम सरी आभाळातून येेती धरतीला
हिरवी शाल नेसविती. पावसाच्या थेंबांनी सृष्टी फुलते आनंदाने प्रत्येक मन हसते. पाऊस खूप छान हा पाऊस खूप खूप सुंदर पाऊस खूप सुंदर वाटतो.